हॅलो
हॅलो नमस्कार म्हणजे तुम्ही कसे
बरं
हम् अ अ आपण आज स्वच्छता या टॉपिक वर बोलू ह
ओके
हा स्वच्छतेमुळे अनेक शारीरिक मानसिक आणि सामाजिक फायदा होता ना
हा ते पण हो
हा अ ज्यामुळे आजारांचा प्रवास रोखला जातो आरोग्याची सुधारणी होते आणि ताणतणाव पण कमी होता त्याच्याने
हो
हॅलो
हा बोला ना काही टेन्शन नाही
हा त्यांच्यामध्ये आपलं आरोग्याची सुधारणा पण होते आणि ताणतणाव कमी होऊ सकारात्मक ऊर्जा मिळते अ स्वच्छता केल्याने खूप काही होत ना खूप सकारात्मक ऊर्जा ऊर्जा पण मिळते आणि आपले परिसर सुंदर आणि आनंदित पण राहते ना
हो हो
हॅलो तुम्ही हा तुम् हां तुम्ही किती टक्के स्वच्छता करता
पचास टक्के स्वच्छता करत पचास टक्के नाही करत
अं स्वच्छता करायला पाहिजे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे
हो हो तुम्ही किती टक्के करताो स असत
आमी हैशी पर्सेंट करतो आणि टी पर्सेंट नाही करल टेन ट्वेंटी पर्सेंट नाही करल पण कस एटी पर्सेंट पण स्वच्छता केली ना तर खूप आरोग्यासाठी खूप चांगलं आहे
असं
जास्त नाही पण थोडीशी पण क केली तर खूप चांगले कारण स्वच्छ तेचे महत्त्वाने मरा स्वच्छता केल्याने ना वातावरणामुळे वाता वर्णामध्ये डास माशी आणि हानिकारक जीवाणूंचा प्रादुर्भाव पण होत नाही ते पण उपलब्ध ते पण होत नाही अ कारण कसं आहे मच्छर डांस अस पैदाच झालं त्याच्याने अ आपल्याना डेंगू मलेरिया टायफाइड असे वेग वेगळे आजार होत ना हम् त्यांच्यामुळे अ त्यामुळे ति सार म मलेरिया आणि मी बोललीन तुम्हाला डेंगू सारखे स संसर्गजन्य आजारावर दूर राहतात त्यांच्या ने आणि म स्वच्छतेमुळे अनेकदा चिडचिडी वाढता आणि उलट पुुलट आपल्याला म्हणजे थोडेफार चिडचिड येतो की स्वच्छता नाही राहिली मग असं वेगवेगळं वाट आणि या उलट स्वच्छता टाप ते घरात किंवा परिसरात राहा राहिल्याने मन पण प्रसन्न राहतं
स्वच्छता न राहिलीत मग आपल्याला पण रा राहायच आवडत नाही जस की आपण बाहेर किती बी स्वच्छ करू पण ते लोक येऊन खराब करून जातात तर मग आपणही काय कर करणार इत स्वच्छ
धुम्रपान वगैरे पण करतात लोक ते नाही करायला पाहिजे टाळायला पाहिजे जिथं बसतं तिथं पिचका्या मार्यात फिरता हे खूप घाण येत त्या आणि मच्छर वगैरे पण पैदा अस होऊ शकता मग त्याने पणच तिथं बसतो ना आपणच त्या परिसरात स्वच्छ ठेवणार नाही तर मग ते कसं होईल त्या त्यासाठी हा त्याच्यासाठी आपण आपलं घर पण स्वच्छ केलं पाहिजे आणि जेवढं घर स्वच्छ करतो तेवढं अ आपलं हे पण स्वचछ आपला अ परिसर पण स्वच्छ केला पाहिजे गाव स्वच्छ केलं पाहिजे तर मग दुसरे पण येतात तर त्यांना पण मन प्रसन्न वाटतं
हो
आणि घरात पण काणे कोुपरे हे वगैरे जे असतात ते पण त्याची पण स्वछ तेता केली पाहिजे आपण वरती वरती स्वच्छता केली ना ते काही कामाचं नसतं जिथं कान कोपऱ्यांमध्ये खूप हे होतं आणि घान वगैरे जर राहिलले मग त्याचाने मग इच्छू कातय वगैरेच पण ाप तो साप येतो कुठ ून पण नेऊ शकतो त्या त्या त्याला काही हे नाहीये मग आपले मोकोळे वगैरे हे वेगवेगळे कॉक्रोच वगैरे असे वेगवेगळे अ हे पण फिरता
हा ते पण बरोबर आहे स्वच्छता ली तर मग मच्छर
त ते फादे खूप ार आहे म्ह स्वच्छता राखल्याने आजार दूर होते आणि त्यामुळे चारांवर पण होणार मोठा खर्च वाचतो ना आपला
ह आणि आपला काय म्हणतात तेव मच्छर त्यामुळे म मच्छरपण येेतात स्वच्छताजून नाही ठेवली तर मग ते चाहून जातात मग डेंगू होतो मग आप पण दवा दवाखानना्यामध्ये जातो मग ते पण पैसे भरबातच ते पण
हा आपली महिने भरायची सेवि्हंग एकज याच्यामध्येध्ये हे होऊन जातं आणि असं पण नाही आहे की आपण त्याच्यावर नियंत नि्रण नाही करू शकत आपण नियंत्रण करू शकतो ना तर ते करायला पाहिजे स्वच्छता वगैरे तर आपल्या महिन्याभराची कमाई पण वाचेल ना आणि स्वच्छता राहिली तर सकारात्मक ऊर्जा पण मिळते
हॅलो आता किती मोठेत खाणे असून त्यांचीव राहतेच आणि आपल्या गावाकडचे हे दवाखाने पाहिले तर तिथे स्वच्छताज राहते कुठं कुठं काय फेकलेलं राहत तिकडच आपल्याला काय कर
वेवेगळे हे असतात त्याच्यामुळे तिथं पण स्वच्छता के केली पाहिजे अ खूप तिथं दवा वगैरे हे मेडिसिन वगैरे राहता त्याच्यामुळे स्वच्छता केली पाहिजे आरोग्य
हा बरोबर आहे तुमच्या अभमान्य पण
त्याच्यामुळे तिथं पण आपण स्वतछता केली पाहिजे
हा तेच आहे ना स्वछ आपण जर ठेवणार तर को इ पण ते ठेवणार ना आपण जर स्वछ
बाहेर कुठे पण गेल्या तथ स्व राहाला पाहिजे स्व केलं पाहिजे
तेच म्हण म्हण नाही आहे मला
आणि हे केल्याने आपल्या आरोग्यात पण चांगले आणि चांगल्या सवयीमुळे आणि स्वच्छतेमुळे शारीरिक शरीर निरोगी पण राहू आणि राहून आयुष्यमान वाढ वाढण्यास मदत होते शरीर पण आरोग्य राहतं
ह् ते ज म्हण नाही माझ्या पण
हा मी तर रोज स्वच्छ करते माझं घर माझं परिसर सगळ्या वस्तू मी स्वच्छ करते आपले कॉच वरचे बेडशीट सोफ्यावरचे कवर वगैरे सगळं सगळं आठ आठ दिवसात मी चेंज करत राहतय
हो का
त्याच्यान पण स्वच्छ होत